अरे जरा रेंज मध्ये ये ना यार.
ता.
खरखरत होत म्हणलं जरा रेंज मध्ये ये. हा आता ठीक काय. आता ठीक काय.
हा.
हम्. बोल ना.
काहि नाई. आता दुबईनी - - अ दुबई मधून हे आणल
कोल्ड.
हा. काय झालं मग त्याचं? आ. किती आणलं हो- -
ते ते लॉकर मध्ये ठेवायच होत.
आस ए का.
हम्म.
हम्म. अजून काय काय आणलं होतं?
ते आयफोन एअर आला ना. आपल्या इथं लॉन्च नाही झाला म्हणून मी तिथून घेऊन घेतला. एकतर मला जो कलर पाहिजे तोच नव्हता यार. पण ते मोबाईल तू पाहशील ना तू म्हणल हे काय एवढा बारीक. असं काय आहे रे? ऑनबोर्डिंग झाले नाहि युजर्सचे. ह. ऑनबोर्डिंग झाले नाही म्हणजे काय? अगं ते राहत. कनेक्ट नाही होत ते कट कर.
हॅलो.
हा बोल ना.
हा. म्हणलं काय काय आणलं तु म्हणलं अजून?
अरे ते चॉकलेट नाई का तो ते याच्यात रॅप राहतो कोणचा? तुला माहिती तू मागच्यावेळेस आणला होता. हम ते आल आणला आणि सोज जार माल ते मसाल तिकडचे लय भारी राहतात रे खजूर ते. ते कस मम्मी पप्पांना आवडत न ते आणलं. पाणी. आ.
हा.
ते पण आणलं. आर तित खूप खाल्ली मी. एक त दोन दिवस बसलो बसलो वन ति मस्त हॅंग होती रेंटेडवाली. हॅलो
हम्म.
मस्त गेली ते ट्रॅक येना तिथ रेसिंगचा.
हां.
तिथे जरा एक दोन लॅप मारले मग निघालो. हॉटेल मध्येलय मजा आली. शे पन्नास. तिथं भाई तू म्हणजे अस शॉक होऊन जाशील हॉटेलवाल्यानी डायरेक्ट रोलेक्स - - च्या गाड्या लावलेल्या मोठ्यावाल्या. आपल्या इथ नॉर्मल गाड्या राहता ना. त्यांच्याकडे डायरेक्ट रोलेक्स भाई.
हा.
आता आपण नेक्स्ट टाइम जाऊ ना पहिले जाउ तिथेच येऊ. हे तरी फक्त ते मॉल टाईप होत मी असंच फिरायला गेलो होतो. माझा
होईल ना हॅलो.
हॅलो. लेकच्या तिकड होता तिकडून आम्ही गेलो बसलो. सोबत मित्र पण होते एक दोन म्हणजे म तिकड मी आलो हॅलो. असला का आवाज
हा येतोय येतोय.
तेच तुझा आवाज येत नव्हता मला म्हणून
मला एक दोन मित्रपन भेटले.
असे या.
हम्म शाळेतले होते ते शिकताय अजून तिकडच आपण दोघ भाई कमवतो आपण हिडतो आसतो ह.
हाना यार.
आवरेज म्हणजे भाई.
विषये का?
विषय पण असाच करायेचा कीवी कोणी बोलूच नाही शकत.
आता पाहिल इकड जायच.
काय म्हणता अजून हा अरे रेंज येत नाही या.
तू येत.